हॅलो नमस्कार कशा आहे तुम्ही....
मस्त तुम्ही कसे आहे...
आही प मस्त आहे आपण ह्या टॉपिक..... बोलूया वातावरण आणि पर्यावरण....
हो हो चालेल.....
आजकाल कस झालं वातावरण चेंज होत गेलंय नाही का....
हो एकदम...
विचित्र वातावरण झालंय पाऊस नाही पाणी नाही काय नाही... किती दिवस झाले मागच्या वर्षी तर मे लाच पाऊस येऊन गेला होता ना...
हो एक मे पासूनच स्टार्ट झाला तर बंदच नव्हता पूर्ण ऑगस्ट सप्टेंबर....
दिवाळी पूर्ण पावसात गेली होती ह्म तेच तर हवामान खूप चेंज होत चाललंय अजून पण उन्हाळा आहे ट्परेचर अजून बघितलं तरी पस्तीसच्या पुढे
ह हो चाळीस मध्ये मध्ये तरी मागच्या आठवड्यात तरी सेहेचाळीस सत्तेचाळीस ला होता
हो बरोबर हा तेच पस्तीस चाळीस दाखवत
म्हणजे आपण त्याला जबाबदार मानवच आहे पण वातावरणल
मानवच आहे अहं काही झालं कसं आजकाल किती लोक चेंज होत चालले त अस वातावरण चेंज होत चाललंय
हो हो म्हणजे बघा ऋतू होते आणि त्या ऋतुनुसार सगळं घडत होत आ आता तस घडत नाही ऋतू एक आहे कि पाऊस थळा हे उन्हाळ्यात पाऊस येतो
हम्म आता टायमिंगच नाही राहिला उन्हाळ्यात पण पाऊस येतो पावसाळ्यात उऊन येत हिवाळ्यात पाऊस येत त सगळ एकच
सग हो काहीच नाही राहिलं म्हणजे जरी पावसाळा आहे तर पावसा एवढा असा भरभरून पाऊस जेवढा मागच्या वर्षी झाला तस तर एवढ्या म्हणजे सात आठ वर्षात कधी झाला नव्हतं बरंच त्या वती बरंच झालं आता या वर्षी तरी जून पण संपत आला राहिलेच किती सात आठ दिवस तर त्या सात आठ दिवसात पण पाऊस पडतोय का नाही ह्याची गॅरंटीच राहिलेली नाही
हो खर खरं आता बोलताय चोवीस तारखेपासून आहे पण काय सांगाव येत तो का नाही
वातावरण तर दिसत नाही पावसाचं काहीतरी वारं पुन्हा थोडासा अवकाळी पाऊस म्हणतात तसं काही काहीच नाही ना तस म्हणजे आभळ पण येत नाही वा पण नाही काहीच नाही जे आहे ते तशी तशी परिस्थिती सात वाजता उनल चालू होतय तर संध्याकाळचे सहा साडे सहा वाजता ऊन म्हणजे तेव्हा ते तीव्रता कमी होईणार
हम्म आता जरा उन सावली ती म्हणताय पंचवीस पासून पाव पास पण काय सांगाव हवामान
काय म्हणजे ज्या ठिकाणी अ झाड लावता येईल अशा ठिकाणी तरी लावलं पाहिजे
हो तेच ना अह विषय काय झाला माहिती का आपण पर्यावरण मा का माग बघा जंगल तोड झाली होती क पशु पक्षी गेले मेले तेच मग तेच आता पावसाच तेच हे आपण आपण जंगल तोड करतोय मग पाऊस तरी येईल कासा
मग मानवामुळेच तर सगळं घडत माणसां मुळं घडत
तेच तर करायला नको अशा उलट लोक आजकाल झाडं लावतात झाडांमुळे कसं पावस लवकर येत
नाही ते त्याला पण निगेटिव्हटी आहे खूप जागी आता समजा रस्त्यान झाड लावताय तर लावून आल्याला काय बोलता अ दोन दिवस करतानाटकं पैसे उचलून घेत जाता अरे ते दोन दिवस करताय मग तुम्ही जाऊन घाला ना पाणी त्याला ते लावायचं तरी काम करताय ना खोदण्यायचं काम करताय लावायचं तुम फक् तिथ जाऊन ते थोडठं होईपर्यंत पाणी घालायच त्याच्यानंतर तर त्याला पाणी पण घालायची गरज नाही त्या स्वतःच पाणी साठवून त्याला भेटलं जातं बा कुठंना कुठून हो कुठना कुठून पाणी भे लं जात झाडाला पण तुम्ही मोठं होईपर्यंत मग त्यांनी लावलंय खोदलंय त्यांनी केलंय ना म्हणजे सुरुवात तरी केली आहे ना त्यांनी तुम्ही ते पण नाही केलं प्रत्येक मग एक दोन झाडाला टाका त्यांनी दहा झाडं लावले तर तुम्ही दोन झाडांना टाका अजून दुसऱ्यांना सांगा की या दोन झाडा तू टाकत जात तुझं आधी वाढतं का माझं अशी कातरी स्पर्धा लावायला पाहिजे म्हणजे मग त्याच्या त एक चांगलं कार्य घडल आणि झाडांची लागवड होईल चांगली वृक्ष मोठे होतील पण तसं काही नाही होत उगुलाट निगेटिव्हिटी यती त्या पर्यावरणामध्ये आपण ु प्रयत्न करतोय पण त्यात पण कु नि टीटी घातलं की हा बरोबर आहे म्हणून सोडून देत मग माणो अक्षरशः तेच होत कडला रस्त्याच्या कडला जे झाड लावत ते लावून जातात ते उत्साहने लावून जातात फिो फिटो काढून जाता आणि नंतर जेव्हा त्याला पाणी घालायचं असतं तेव्हा तिथे कोणीच फक्त लावण्याच तेवढं काम होतं पण त्याला मोठं करण्यापर्यंत त्याला स्वतःला पाणी घेण्याची हे होत नाही
हम्म अ तेच पाणी नाहीय तर पशु पशु पक्षी असेच तिकडं तिकडं पडताय हे होतय
आता त्यांना पण पाणी नाही पाणी नाही किंवा त्यांना खायला जे भेटायचं झाडावर हिरवे कवळे पान ते नाही भेटत ते तरी काय करणार बिचार त्यांना काही बोलता येत नाही त्यांची भाषा आपल्याला समजत नाही
हम्म आवतेच त्या हला विषय हातोच खरा
आणि कुत्रे म्हणजे पाळी उप राणीपेक्षा रस्ते त्यावरचे जे प्राणी असतात अ तर त्यां गाई म्हण म्हणा किंवा मग कुत्रे म्हणा मांजरं म्हणा अशांना सुद्धा आपण काहीच देत नाही ना तथ पण आपली नाहीये की एखादा कुत्रा आला आपण
इतकं वातावरण चेंज झालंय असं वाटतं पाऊस येतो का नाही डा पण मग तु्हा सांगू का सगळ्या गोष्टी चांगल्या पण शेतकऱ्याचे खूप हार कारण की त्याचा तनमन फक्त शेती पाणी नसल्यानंतर शेतकरी काहीच करू शकत
काहीच आता सगळे शेतकरी डोळ्या लावून बस लेली ताभडक त्यांची मानवर आहे की आज वातावरण बदलेल का उद्या भेटलेल
सांगितलंय पंचवीस
म्हणजे अक्षरशः माझ्या माझ्या भावाना अक्षरशः साठ सचेती मध्ये म्हणजे लोकची वगैरे करून अ साठ एककर शेती करतोय तो आणि सगळं बी आणून ठेव आता लोच्या शेला पण घालायच म्हणजे आपल्या पदरून घालाव लागत पाजी
हा आमचं पण ते विच आहे ना घरी शेती आमच्या पण तेच विषय ् तू पण मग तुम्हाला माहितीय का हा पाऊस नाही ना पण आपल्या सर्व सामान्यांनाच फटकाय तुम्ही तुम्ही किती महा झा वतू किती एवढवढ भाजीपाला घ्या इतक्या तीनशे चार पाशे रुपये निघून जात काय फक्त पाचचावा आणि आता भाजीपाला खूप महाग झालंय कारण की महाग व्हायचं कारण एकच पाणी नाही मग लोक जे आणतात ते महाग विकत
हो. असं ते चढून जाईल पण एखाद्या गरिबाने जर म्हंटलं कि दे भाऊ पाच रुपय त नाही देणार.
नाही.
असं पण वातावरणाचा चेंज आहे. तर मग कुठ तरी प्रत्येकान बदलायला पाहिजे. डल हा नाईचयं हं तेच कि बदल झाल्यशी पर्याय नाही पण बदल होण शक्य आ दिसत नाही कारण की प्रत्येक जण मी तू पणावर आलेला आहे. वातावरण जेव्हा बदल आता सध्या वात कारण आता असंय कि पाऊस पडत नाहीेये मग ठीक आहे तरी पण मग आपण जे वाटळ करतोय ते न नाई वाटळ करायला पाहिजे.
हा ते त आहे.
कळतच नाही कितीही सांगू दे आपण पण कळत नाही पुढच्यांना हा मेन प्रॉब्लेम होतो म
हो ते तर आहेच मेन प्रॉब्लेम.
आणि झाडांवर पण पशु पक्षी असतात तर त्यांच्यासाठी पण आपण करू शकतो की अ एखाद्या बॉटल क अ प वेस्टेज आहे ना बॉटल कुठे आपण बिसलेरी ची बॉटल घरात सांभाळून ठेवतो नाही रस्त्यावर प्र प्रदुषित वातावरण टाकून अधून कचरा करण्यापेक्षा अ त्या बॉटलचा उपयोग होऊ शक
तुम्हाला सांगते काय पाऊस न यायला कारण काय माहितीय का जंगल तोड आणि आपलं किती प्रदूषण होत विचार करा तुम्ही तेच कसा येणार ते पण एक गोष्ट
प्रदूषण तर होणारच झालं ना कारण की पाऊ पाऊस झाला तर जिथली वस्तू तिथं राहून जाईल आणि नाहीच आला तर झाड वाळले जातील. जातील मग त्याच्यातून हं आपण पण थोडी जाणार आहे प्रत्येक झाडाला पाणी टाकायला कोणीच जात नाही जवळचा झाड असेल घरात जवळचं त्याला पाणी टाकत नाई लवकर. वातावरणामध्ये बदल व्हायला पाहि पण लवकर पाऊस पडला तर शेतकरी सुखावेल. त्या पहिल्या पावसामध्ये आंघोळ एकदा केला शेतकऱ्यांनी कि मंग कुठ तरी मंग सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांच पण कल्याणय. आण पावूसचं नाही पडला तर मग हे असंच महागाई वाढत जाईल.
ते तर हाय पण पाऊस आता यायला पाहिजे. वाईट झालंय सगळं किती गरमी हे असं जरा पहाटे फक्त गारवा लागतो असं वाटत येईल पाऊस पण कसल काय काहीच नाही.
पावसाच वातावरणच होत नाही जोपर्यंत वातावरण नाही होणार तोपर्यंत पाऊस नाही हो पडणार. पाऊस पडायला वातावरण लागल आधी हो.
तेच त आजकाल पर्यावरण पण चांगलं नाही हवामान चांगलं त्यामुळे लोक खूप प आजारी पडता.
हो.
हम्म साधा पावसाळा सुरू नाही हा.
लहान लेकरांचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये ताप येणं. मध्येच कसं म था आपण जास्त त्यांना हे नाही करू शकत मग आईस्क्रीम खायचं म्हणतात. हट्टचं करता लेकर तर त्यांना काय कारण देणारयं मग गरमी आहे तर थंड पेय देतोच आपण लेकरांना. आपण नाही म्हणलं तरी ते मागतात आपलं. पण नाही राहू शकत थंड पिल्ल्यायचे तर मग नाही तर कुठून जाऊ शकतात. त्यामुळे वातावरणात बदल. तोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ते आसच चालणार.
हा
तेच तर. छान वाटलं तुमच्या सोबत बोलून मस्त.
हा तेच मला आता चला परत करूया आपण कॉल.
हो हो हो चालेल.
हो आपलं टायमिंग झाला हो चालेल थँक्यू.